हा बोला की, कोल्हापुरात हाय ना तसं फिरण्यासारं भरपूर पॉईंट आहेत एक म्हणजे एक दोन दिवस जर का पाहिजे त्याला
दोन चार पाच दिवस पुरणार नाय तुम्हांना ज्योतिबाला पन्हाळ्याला परत सा सातेरी माहितीये का तुला महा तुम्हाना महादेवाचं मंदिर हाय बघा
नाय ओ ते ऐकून माहितये सातेरी महादेव,
त जावा तुम्हांना असं लय छान वाटेल तिथं असं महादेवाचं मंदिर आहे जायला एवढं छान रोडय शांतय सगळं असं अ मूवी मधे होय कोल्हापूरच्या का अ. जवळय सातेरी आणि आणि लयछानय बघण्यासारखं तुम्हांना असं बघ.
हा हा म्हणजे आमच्या इकडं दंडोबाय तसा असणारय ते असं डोंगरावरय काय,
होय असं डोंगरावरय काय आणि छोटसं मंदिरय असं असं गुहेत गेल्यासारखं छोटसं मंदिरय
हा महादेवाचंच हाय काय
होय महादेवाचय मंदिर आणि बाहेर पण असं उंचावरय ना ते आणि असं ढग ढगतेन सगळं छान दिसतय पावसाच्या वातावरणात. उन्हात थंडीत असं धुकेेतेन पडतात लय सगळ्या ऋतुत चांगलंय ते बघण्यासारखं
हा हा हा म तिथं असं राहण्यासाठी तेन काय सोय हाय का तिथं वर
राहण्यासाठी नाय ओ ते एका दिवसात जाऊन यायला पाहिजे असं मंदिरय हम् लगेच जायचं आणि यायचं बघायचं बाकी मग अ.. कुठं जोतिबा राहायला जागाय बगा जोतिबा ला कधी गेलाय का तुम्ही बर हं जोति ते ते असं राहण्याची ठिकाणंयत तिथं रूम वगैरे मिळ- मिळतील ना भाड्यानं हम्म ते सातेरीच्या तिकडं कसं असं न आत्ता नवीन काय तर शोध लागल्यासारखय लगेच तुम्ही तिथनं जाऊन येणारा, आणि मग झालं तेवढंच लगेच जाऊन यायचं राहयसारखी सोय नाही हो
नाही हा -हा नाही तरी पण ते तिकडं कोण त्रास ओळखीच तर पाहिजेत ना म्हणजे कुठ तर मुक्काम करायचं म्हणलं तरी
होय तेच की खाली असा प्रसाद तेन मिळतोय हा जाऊन आलं की नाही -नाही सातेरीला खाली -खाली असते काय तर वरण भात ते
होय प्रसाद म्हणजे रोजच असतोय
रोज असताय तिथं
होय -होय मग भारी की म्हणजे आलेले पर्यटक जेवन जातात भावी फ क्त
अशी चार -पाच लोक आहेत जी दक्षिणातून गोळ्या झालेले असत बघा तसं करतात
होय हा- हा
तेवढंच छान आहे खरं बघ एक दिवस जाऊनला असं तुम्हालासारखं जाऊ वाटताय
जाऊ वाटल हा आमच्या इथं पण दंडवात असंच आहे आहो तिथं आहे ना आता असं डोंगरात असल्यावर त्याला डोंगर असं मोठा आहे वर आणि हिकडं -हिकडं असं दरी आहे त्याला लय लांबून येत तिथं पण आणि वर तिथं असं महादेवाच ते पण गुहेत असं मंदिर असल्यागत आहे
महादेवाच असं मंदिर आहे ते शांत वाटताय ना प्रसन्न
होय -होय आणि फोटोशूट साठी प्री वेडिंग साठी तिथ लय भरपूर गर्दी असत्या
होय म्हणजे गर्दी असते तर सातरीला असं गर्दी नसते जास्त
तिथं इथं असत्या आता श्रावण चालू झालं ना श्रावण महिन्यात पण तिथे यात्रा असत्या आणि श्रावण महिन्यात मेन म्हणजे सगळीच त्या देवाला जात दंडोबाला म्हणून हम्म देवाच दर्शन घ्यायला महादेवाचं आमच्या माहेरात पण ते सिद्धराज महाराज म्हणून असं मंदिर आहे त्याची पण यात्रा श्रावणातच असत्या चार -चार का पाच सम सोमवार त्यातनच राहून महिन्यात तेवढ्या सोमवारी यात्रा असत्या
होय हा- हा- हा असं बघण्यासारखं आहे आम आम जो पण आता ग्रुप आहे का नाही परवाच बघा आम्ही राजानगरीला ते जाऊन आलो काळमवाडी धरून माहिती आहे का? तुम्हाला
नाही ओ ऐकून माहितीय
काळमवाडी धरणाला तेन जाऊन आलो तिथं गेलो आम्ही परत तिथं नॉनव्हेज तेन सगळं घेऊन गेलतो नाही आम्ही
हा -हा
पार्टी तेन अशी गेली आम्ही परत दिवसभर तिथं थांबल. तिथं बनवून खाल्लो तर असं जाळायला लाकड तेन होतीत चूल घातलो. परत सगळ मसाला तेन सगळं घेऊन गेलतो मित्र मित्र आम्ही मित्र मैत्रिणी कामावरचे सगळे होते.
गेलता होय हा, हा.
ठरवून गेलतो. हो लगेच परत आलो एका दिवसात खरं एकाच दिवसात लय मज्जा आली आम्हाला.
हा हा ते दिवस विसरण्यासारख नसत्यात ओ फॅमिलीच सोबत गेलेलं वेगळं आणि मित्र
फॅमिली सोबत फॅमिली सोबत पण लई फिरायला ते म्हणजे मला आवडते
होय काय हा हा आम्हाला पण फिरायला आवडते. खरं, आता ऐकतंय की असं बाहेरच्या बातम्या तेन यामुळे मला नको वाटते. कुठंच,
हो परवाच काय झालं बघितलासा ते मुलग्याच ते जहाजात न बुडलीत बघा जहाज वादळ आलं कशाला धडकली बुडली आई आईने त्या सोडलीच नाही त्या पोरग्याला,
हा ते पण झालं सोडा. नंतर ती अ गाडी एक दरीत कोसळली नाही का ते झालं. नंतर हिकडं पण पंढर पूरला देवाला गेलीत येताना ती विहिरीत पडलं तिघ.
एक एकेकांना ते सरळ सरळ होतच नाही.
नाही कसं असते. आपण गाडी व्यवस्थित चालवते पुढचं मागच्याचं काही सांगता येत नाही ना. तसं काय चालवते हा भीती असते त्यामुळे ते, नाही शक्यतो नाहीच बघा. मग आम्ही इथं गेलो तर जवळपास जातोय रविवार आला ना, नेत्यांत आमच मिस्टर फिरायला कारण रविवारी एक दिवस सुट्टी असत्या. निवांत उठायचं आवरायचं घरातलं सगळं जेवण खाण करायचं आणि मग दहा, अकरा, बारा मी जातोय कुठतरी देवाला जवळपास एखाद्या मंदिरला जाऊन. पाया तेन पडून यायचं. मग तेवढंच फ्रेश होतंय नई.
पण होय आमचा पण प्लॅन फक्त रविवारचाच होतोय मग,
हा हा
हम बाकी कुठल्या दिवस कामाचच की अहो आणि आम्हाला सगळ्यांना एकत्र सुट्टी देत नाहीत हो कोण तर लागतायचं तिथं. लॅबमध्ये नाईटला पण असतात आमच्यात पोरी पोरं नाईटला पण अस नाईटला कुठला तर प्लॅन लय मोठी लॅब आहे चांगली हाय मग असं, हम् एकत्र सोडतच नाहीत ना आम्हांला सगळ्यांना चार जणी अस तर चार जण तिथं थांबायला लागतात चार जण सुट्टीवर असली तर, मग अस परवा मग रविवारी काय झालं रविवारी बंदच ठेव. लॅब आमची मग सरांनी सरांचं काय तरी काम होतं. हा सगळेच गेलेलो आम्ही सरांचं काय तरी काम आलत वाटत.
हा
मग बंदच ठेवली. कॉन्फरन्स का काय होतं डॉक्टरांनच सगळ्या
हा हा नाही. एन्जॉय पण घ्यायची बघा लाईफ मध्ये फिरणं. पण पाहिजे. तेवढंच सगळ्या गोष्टी अनुभवून घ्यायला पाहिजे. चांगलं वाटतंय होय रोज काम एके काम असलं की नको वाटतंय कंटाळ येतो त्याचा उठायचं त्याच कामाला जायचं हा मला पण बघा सोमवार मंगळवार झाला की बुधवार गुरुवार मला लई कंटाळा येतोय नको वाटतय
मला तर जरा सोमवारीच कंटाळा येतोय हम्म मला तर सोमवारीच लय कंटाळा येतोय
हा तुम्हाला ते एसटी मधून जायचं प्रवास असल्यामुळे नको होतं
एसटीने नाही हो एक आठवडाभर पुढं मग सुट्टीच नाही आम्हाला रविवारीच तेवढी सुट्टी मग मग कसं होतंय आमच्यात सोमवारी मंगळवारी आणि शनिवारी लई गर्दी असत्या मग सोमवार मंगळवार गेला कणी अस निवांत असतंय आम्ही शुक्रवार शुक्रवारपर्यंत शनिवारी मग गर्दी असली कि मग चालतंय ते
हा हा
एवढी काय हो आणि घरला जायच्या वेळी जास्त पेशंट वाढतं
वाढत्यात होय हा हा मग ते जेवढं पेशंट येतात तेवढं करायलाच लागतंय ना त्यांचं
होय हो म्हणून मग आपल्या टायमिंगमध्ये आपल्या घरला पण जाता येतेय नाही सगळं करूनच जायाय लागतंय मग त्या तर आमच्यात वेग सगळ्या लॅब आहेत पॅथोची लॅब आहे हिस्ट्रोची लॅब आहे कल्चर चे आहे मायक्रोचे आहे सगळ्या लाॅब
लॅब आहे म्हणजे सगळ्यात मोठं असणार आहे तुमचं ते लॅबच हे
होय मोठे आहे सगळ्यात आमच्या सारखीच एक आहे तिकड शांती लॅब ती स्टँडवर आहे सोडा आ ला आहे अशा दोन आहेत मोठ्या तरी दोन आहेत ह्या
हा
हम् तेवढंच की
तर नाईट ज्या व्यक्ती असते त्यांना पेमेंट जास्त असणार आहे
कुठल्या
म्ह
नाईट नाही नाही नाईटला जेनी असतात बघ त्यानी डेला नसत तथ
नसत्यात होय
हा नसतात मग डे नाईटला काही जास्त पेशंट नसतात मग त्यांना तेवढंच पाह असा अर्धच पाहूनच पेमेंट की त्यांना दिवसाच मग ते कणाला जे ज्यांची मर्जी आहे त्यांनी डे नाईट दोन्ही करतात मग
होय काय ते मुलांसाठी भारी मुली कसं करणार
नाही नाईटला मुली नसतात जास्त आमच्यातच एक अशीच मॅडम कोणत आल्या तर ती एक मॅडम आहे तिचा नवरा आणि ती दोघांचं लग्न झालंय ना मग ते दोघं पण असतात का लॅबमध्येध्ये कधी कधी
हा हा मग त्यांना चालत
तस चालत हो नवरा बाईकोंचं हो समजून घ समजून घेतात ना एकम्यकांना मग एक नवरा अस नाही नाइटला नाही म्हणतोय अस सगळ्यांचा प्रॉब्लेम जास्त लेडीज नसतातच
दिवसा कस पण करा किती पण करा दिवसाच काय नाही रात्री जरा हेच आहे हो
होय तेच कि म दिवसा कसं पण चालतय नाईटला कोण थांबत ना
हा नाईटला पेशंट नसतत खरं जरा हेच आहे की रिस्की असल्या गत आहे ना
रिस्की म्हणजे आता आपलं कोणत घरातलं माणूस असल्यावर काही रिस्क नाही सोडा आणि आमच्यात कस चोवीस तास कॅमेरात आहे सगळी लॅब
हा हा
त्यामुळेळ काही टेन्शन नाही
हा हा आता कॅमेराे कॅमेरशिवाय काय चालय
होय आमच्या तर प्रत्येक ह्याच्यात कॅमेरा आहे प्रत्येक एका ठिका का फक्त वॉशरूम आणि चेंजिंग रूम मध्ये नाही तेवढंच हम् म्हणजे वॉशरूम मध्ये पण कसं आत गेल्यावर का नाही हात गेल्यावर लई जागाय उर उर तेवढी मग त्याच्या हात कोपऱ्या त्याचा बाथरूम आहे
हा हा
त्या पोरीत बसलेल्या असतात परत केस रतात कपडे चेंज करतात त्याच्यासाठी परत एक चेंजिंग रूमच्या वर एक जागा आहे तिथं सगळीजण जेवायला बसतात
हा हा
असं दोन तीन मजले आहे आमचं
हा हा त्यामुळं मग त्याला लिफ्ट ते नसेल
लिफ्ट देण आहे की वर जायला काय काय एम आर आय एम आर आय होतोय सिटी स्कॅन होतोय सोनोग्राफी एक्सरे होतोय ब्लड टेस्ट होतात सगळ्या
अ झालंय बघा काय
हा झालंय बघा अ उद्या करू मग फोन चाल ते कट करतो आणि उद्या कॉल करतो हा चालेल ठेव
हा
ेत